अहो कॉल केलता म्हणून तो कट केला कांद्याची पण कर आम्ही गेल्या वर्षी की नाय कांद्याची थोडा अस मागच म्हणजे थोडी अशी जागा विकून कांद तिला मोठी मोठी अशी कांदा लागली.
हा हा.
हा आणि
म्हणजे भाजी पण होत्या आणि घरी खायला कांदा पण होतात न.
कांदा पण होत्यात हो उसावडीत घालतोय परत आपली मूग मूग आपला भाजीच मूग ते घालतय आणि परत तर शेंगदाणा ना भुईमुगाच्या शेंगा घालत त उसात आणि ज त्वस म्हणजे होय येत्यात की
ह ह
हम्म आणि बाकी मग बाकी मका ते ना अस असते ना आणि मग आम्ही दो माळव्याला टाकलाय कमी कोबीज फ्लॉवर वांग्याची झाडं आणि आणि घेवड्याचा वेल होय अफवारण्या कराय लागतात कीटक कीटकनाशकच्या कराय लागतात हम् आणि अ टॉनिक माराय लागतय.
हा हा म्हणजे पालेभाज्यांचं वेगळं टॉनिक असते ना,
पालेवा होय सगळं वेगळं असतं इथे ब हे बघ.
हा ह.
पाले पाजेला टॉनिक लागत नाही कुठलं, हे माळव्यास नि लागतय. आओ ते काय येते आपलं मेथी ते न आपोआप. ते ऊसा संघ येतय उसाला खत टाकतोय क नई आपून त्या खतातच येत्यात.
म लसून तेन पण लावतसतीला नाय?
नाही. लसूण आम्ही लावीत नाही सोडा. मी कत सांगतेय टाईम लागतय. येतय पण आवसात त हे बाकी सगळं घातल्यामूळ ते नाही लसणाला कधी ट्राय करत नाही.
हा हा.
अ भोपळीचा वेलाय मग. घेवड्या शेंगा, घालत. म्म परत काकडी चावेल म्हणा परत त्या चवळ्याच्या शेंगा माहिते?
हा माहिते जवळ आहे.
चवाळ्याच्या शेंगा त्याला एक पिक लय असतय. बावची अ अ म्हणजे गवारी गवारी हा. लईतेला असं खुळपीक असल्यावानी असतय. हम्म ते गवाऱीच पीक हा जास्त इेत आणि गवारीच पीक खुळ पीक आस एकदा झाड जगलं आणि त्याला लागाय लागल्या ए एका झाडाला एका टायमाला किलो गवारे निग त्यात. आम्ही तर खाऊन खाऊन वैताकतोय हा आमच्या देशीच देशीच बाकी कुठली नाही चव असते ती चव असते बघा ती बारीक असते बघा अशी ती. हा
हा हा. आम्ही पण एक व्पा असं ठेवतोय माळव्यांसाठीच.
बंद र मि त्यातना त बंद बंद म्हन.
बंदर म्हणतात हॊ आमच्याकडं.
हम्म.
आम्ही पण असे एक वापा ठेवतोय माळव्यांसाठी त्यात मग कांद्याची भाजी तीळ, कांदा, लसून ह
हं, हां.
कारल्याचा वेल असतोय दोडक्याचा वेल, घेवडा जरा, नंतर ते काळ हुलग्याचा जरा घालते. नंतर मिरच्या, काकडी गाजरं थोडी लावल्यात. अजून लावायच्या. मागच्या वर्षी लावलं होत तेवढं सगळं आणि वांगी काय अ वांगी त्याला काय तर लागते वाटत वांगी आपण लावली कि निबाराच लागते त्याला वांगी. असं कवळी लागत नाहीत
लागतात घ कावळी नंतर जण होत ते
हा हा मग काय ते असं लावलेली मामाने आणली होती एकदा दोन वेळा मग ति का तर असं निभार झाल त वांगी म शेवग्याचं झाड आहे शेवग्याची शेंग असत्या कोथिंबीर असत
हम तु शग जराई करायला शेंगा लागलेली क माणसं कधी काढून येते ते सजतच नाही त्याा मला गावसच नाही
हा हा शेवगा खा क शेवगा चांगला असू शरीरासाठी हम्म भाजी करत आमची आज सासू करत होत्या आम्हाला नाही आवडत
ह आ आम्हाला पण आवडत नाही खर आता मिरग निघला करायची म्ह त मिरगात भाजी खायची चांगलं असते
हा हा
एकदा का ये ना खाततच मी रग निघलेल्या दिवशी का आदल्या दिवशी निघल्याल्या दिवशी खातात का हा मी लग निघतोय त्या दिवशी करायची ती भाजी शेंगदाण्याचा कूट लस तून लसूण घालतीस कांदा घालतीस कांदा घालती आणिन करतया हम्
त्या चिगळची पण भाजी असते ना तुमच्याकडे असते्या का
कसेची
चिगडची म्हून असं राहना येते कि त्याच लाल लाल हे असते बघा छोटे छोटे
सिगळ सिगळ्याच्या
हा नाही ती लाल मटाची वेगळी व त्याला चिगळची म्हणतात ती असं अस ते की जमिनीला असं धर्मतें असं
गोळीची म्हणतात आमच्या इथे तिला ती बारीक बारीक बारीक पाणी हा बारीक पाणी ते तेच नाही ना भाजेत ह
ते करतात कस कस त्याला लसून कांदा घालून आणि शिजलेला हात किंवा शेंगदाणेच कूड घालून करते
हा मला कोमलताही पण बरं सांगाल त्या करून बघा कवळ्याऐजी म्हणून
हा करते आम्ही पण कधी नाही केलं हा आम्ही पण नाही करतत करते जास्त तांदळाची असत्या
ह आमच्या आई करत होती म्हण ते पहिला सांगते आम्ही करून खायच म्हजे दुाळ पडल्या टामात दुसऱ्या भाजी येत न्ह्या्हा ती भाजी यायची नाही
येत नव्हत्या हा हा ते भाजी कुठल्या पण राहना जाव त्या आज त्याच भाजी
असजत जोय ते आम्ही रान म्हून उभरून टाकून टाकतो जा ना दंगनपती येतेच्यात तशी भाजी खत असते ते क्लास फेसा पयच झाला
एकदा करून बघा कि चांगली होती आता हा करून बघा की थोडी करायची आपण एक वाटीभर करायची
बरं
त्यात कुठं बकळ असं पानं आता मेहथीची किती किती एक पातीला भरून भाजी नीट केल्यावर किती एक वाटीवरर त्याची भाजी होत्या शिजून
हो हो
मग मेथीची भाजीलाही महागा आहे आता
मेथीची पांजे बा आहे महागय हो तीस रुपये ज हम् आमच्यात आता पर्यंत होती, आता झपली शेतातली सपली. सगळ्याच भाज्या स्वपल्या होत्या. आता कितना पुढं, दिवाळीच्या पुढं भाज्या. शेतात
आमच्या पण तेंव्हाच येतात, आता काय नाही बघ, आता फक्त डाळी तेन.
हा आता डाळीवरच प्रमाण जास्त आहे, परत वरण. त्यात आपलं कनी अ हेला गेलेलं ते वाळवत्या. आणि त्याला मोड आनत्यात आणि त्याची आमटी करत्यात. त्याच्या डाळीची पण करत्यात आणि तची बी करत्यात. मटकीचे मोड जास्त प्रमाणात असतात आमच्यात.
हम, हम.
हम्म.
हा आणि् पावटा पण लावतोय बघा रानात, पावटा पण असतो पावटा पण असतय म्हणलं.
पाऊठा म्हणजे.
ते पावट्यालाच तुम्ही वरणा म्हणताय.
ह त्याला वरणा म्हण.
हा वरणा म्हणताय आणि आमच्या इकडे त्याला पावटा म्हणतात.
म्हणतात का ह मग तेच ते पावट्याची त्या वरण्याची. म्हणताय कनी तेचं आम्ही करतोय. म्हणजे त्याला मोड आणलं कि त्याच्यावरला अस कवर काढून टाकायचं. आणि त्याची भाजी ते. भिजत घालायचं रात्रभर आणि सकाळी. सकाळी काय उठून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यात एक. कापड ठेवायचं हिरव कलर. असत कणी वरण त्याला वाळवायचं, वाळलेलं वरण.
हा मध्ये पांढर होत.
हा पांढर होतय ते मग.
हा, ह चांगलं लागतय ते.
होय होय.
हा, हा.
अ कांदा घालून त्याची आमटी करायची मस्त लागते. आपल्या मोडाच्या आमटी गतीनं हा. मोडा च्या आमटी गत आपल्या.
हा हा.
हम्म, मस्त लागते आमटी.
हा हा.
हम्म. आणि ते जे पाणी काढून नितळूण ठेवलंसा कणी तेला कापड घालायचं नुसता वर. ते आपोआप मोडं येत्यात तेला हा पाातेल्यात. संध्याकाळपर्यंत त्याला मोडं येत्यात, नाही तर दुसऱ्या दिवशीपर्यंत येत्यात आलं की मग. त्याला त्याच्यावररला असं गरम पाणी घालायच नाहीतर पाणी घालून उसळी आणायची. त्याच्यावरलं मग ट्रप्पल निघायला असं होतं मग त्याच्यावरलं ट्रप्पल काढून टाकायचं खरं. नाहीतर ट्रिपल सकट करचीला. हा काढून टाकायचे.
तेन काय होतंय.
ते अ हे वाळल्यामुळे असं जुन लागतेय ओ ते. हम्म, हा. हा ना एकदा मला माहित नव्हत मी तशीच केली. ते ते तवंग येतोय त्याचा सगळ्या फुलपाटाचा.
वाटाण्याचं पण तसच की.
तस खर ते बटाण्याच मऊ असत हच कठीण असत
हा हा
हे त्यामुळे ते चांगलं लागत नाही
नाही त्या पांढऱ्या वाटाण्याच पण असतेच
झाले मी मगा शान ठव काय म्हटलं दुसर काय दबरूून पड
त्याच पण कठीण असते
कठीण असते पांढरवटाण आमच्यात नसतें काळवटण आमतत कधी कधी पर ते आण्याच सड ते पण हिरववटा ना ते बी शेट्टीला मारून भिजत घालून त्याची बी वयत चांगली होती
होय कांदा कुटघ
हा कुठं घालून ती बच वल लागते ह हम् परत आपलं उन्हाळ आता उन्हाळ पावसाळा्याला काहीती क पाहिज दुसरं काय आता माळवा माळवा बैला असा किती महाग झालय वांगी पंचवीस रुपये पावशर झाले आमच्या इथं तुमच्याकडे कसे आहे हो अं वाांगी
वांगी तीस रुपये
हा पाऊस तीस रुपये पाऊसर आमच्याकडे पं फच नाहीत
आमचा ज आहे तालुका लागत हो
लागतोय का हा हा बस का
झालंय बघ ते
रालेय का एक मिनिट